हॅलो. हॅलो, काय चाललंय?
काय चाललय की, दुकानात आहे.
हो बाकी सकाळी नाष्टा करून येताय? हम्. की डायरेक्ट जेवणच?
सकाळी असते की चहा चपाती हाच आमचा नास् ता हा हा.
होय आणि मग दुप हम्म दुपारी काय दोनला?
हा दीड पावणे दोन वाजतात.
हम्म हम्. आम्ही दो आम्ही पण दोन वाजता दोन अडीच वाजेपर्यन्त जेवतो. हम्म सकाळी नाश्ता झालेला असतो. ऑफिसला जातात, अन ऑफिसला दहा वाजेपर्यंत जातात. पावणे दहा, दहा, हम्म. हम् बाकी घरी काय म्हणतात, ताई कशा आहेत?
ह तर आता शाळा सुरू झाली आहे मुलगीची मग त्याच्यातच आहेत आता सगळे.
होय त्यांचं शाळ हो हो. शाळेच रुटीन बसेपर्यंत सगळं बघायला लागतं.
अ जरा आता त्याला सगळे नवीन झालेत ना त्यामुळे ते मन लाग राले.
हम्मम् बरोबर आहे हम् होईल. ता एक महिनाभर कशाचा अधिक मासाचा ना. हो चांगला हो चांगला झाला चांगलं. चांगला झाला म्हणजे रिस्पॉन्स चांगला मिळाला मला जोडवीच्या सगळ्या पॅटनना आणि खरेदी पण भरपूर केले. बाकीचे दिवे वगैरे ते पण होत ना ते पण घेतलं लोकांनी
पहिल्यापासूनच आहे ना तुमचं चांदीचं
हो पहिल्यापासून आहे चांदी सोनं. ह् म्हणजे आता कसं झालंय, हो. होय खूपच रेट वाढलेत ना ह्यावेळी. त्यामुळे सगळे म्हणजे कमी वजनाच सगळं मागतात् असं होतं. हम् कमी वजनामध्ये सगळे दागिने चालू आता कानाातले पेंडंट वगैरे ह्या गोष्टींना पण खूप मागणी आहे. बांगड्या चांदीच्या
हा हा हां हां.
त्याला पण भरपूर मागणी आहे आता लोक वापरायला लागले. त्यांनी, तानी, निता
रेट काय कमी येणार आहे की नाहीत?
नाही रेट आहेेत तसच राहणार. वाढेल खरं कमी काय कमी म्हणजे की ती दहावीस रुपये कमी जास्त होत असते. असं एकदम कमी येणार नाहीे असं जास्त.
बरोबर सर्वसामान्य लोकांना परवडायला पाहिजे ना.
. होय परवड आता सगळ्यांचेच इन्कम वाढलेत त्यामुळं घेतात लोकं पण म्हणतात वाढलं काय ते वाढलं घ्यायचं खरं कम होय तेच ती नाही खरं घेतात लोक असं काही मनात बसत नाहीत. आता जोडव्यांनाच केवढी मागणी होती बघा अधिक महिन्यात घ्याया हम्म हां. हा घ्यायचं थांबत नाही कोण असं होतय. घ्यायचं थांबत नाही गी अम परत प्रेझेंट द्यायचं गिफ्ट द्यायचं थांबत नाही कोण भेटवस्तू
होय.
आणि कसं आहे बाकी सगळ्यापेक्षा त्याची म्हणजे किंमत वाढती राहते ना म्हणजे व्हॅल्यूज वाढतात. नास होतेय आता अम ब चांदीच्या घरातले मी एकेकांना किती पाचशे रुपयाेला वगैरे दिलेले दर आता त्यांनी आठ नऊ वर्ष वापरून परत दिले तरी पण त्यांना तीनशे रुपये पय परत आवाज आला म्हणजे नुकसान जास तो होत नाही हा. हा तेच की म्हणजे नुकसान होत नाही हो.
होय आणि सगळे चांदी वाढल्यामुळे आमचं
होय तुमच्या भांड्यांवर पण परिणाम झाला असेल ना. हम्म हम्म म त्यातला पण रिस्पॉन्स होय खरं त्यांला कसं तुम्हाला हम्म.
चांदी वाढल्यामुळे जरा इकडे जरा लोकांनी तांब्याचे घेतली.
तेच की प्रतिसाद कसा मिळाला म्हणलं त्याला.
यावेळी जरा चांगलं झालंय. म्हणजे पहिला झालं त्याच्यापेक्षा यावेळी चांगलं झालं. हो हो.
. वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या .
कोणती इडली?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
ते आता नवीन आलय की म्हणजे त्याच्यात ढोकळा पण करता येतोय परत मोदक वगैरे तिचा साइत पण करता येते, मल्टी कडे म्हणतात ते आले आता.
हम्म तेच की छोट्या इडल्या वगैरे करता. म हा आणि बाकी मोठी इडली पण होते ना.
हा मोठी इडली पण होते छोटी इडली पण होते.
हम्म, हम्म म हा. त्यात मग जर्मन आहे का स्टीलीलच आहे?
नाय नाय ओनली स्टील. आणि ते हि ज इंडक्शन कम्पॅटेबल आहे त्यामुळे गॅसवरर पण चालतं इंडक्शन वर पण चालत.
मगं चांगलं आहे की मग त्याची म्हणजे रेंज काय आहे किंमत तिची हम्म!
तरी एम आर पी आहे साडेतीन हजार तुम्हाला दिऊया की डस्काउंट
हम्म बर हम् चालत तेच म्हणलं म्हणजे मगं त्यात मोदक पण उकळतात.
हो हो उकडीचा आळूवडी म्हणा मोदक म्हणा.
हा होय हम्.
आणि फक्त कढाई म्हण करून वापरायला येतेत ना तुम्हाला
होय म्हणजे त्याला खाली कडेही येते का वरचं पात्र
ह म्हणजे सगळे आतले साचे काढले ना म्हणजे प्लेट्स इडलीच्या प्लेट्स वगैरे सगळ्या काढल्या मग फक्त कडई राहते मग तुम्ही ती कडाई तळण्यासाठी वगैरे वापरू शकताय.
हा हा बरोबर आहे. आणि बाकीच हे. डब्यांचं कस मोठ्या हे येतो किमती हम्म!
कोणती स्टीलची?
डब्या हा स्टीलच्या डब्यांच्या मोठ्या डब्यांच्या वजनावर
तरी बघा पंधरा किलोचा होय अंदाजे सांगतो तुम्हाला वजन करावं लागेल.
हम्म!
सहाशे ते साडेसहाशे पर्यंत बसतो मोठा डबा पंधरा किलोचा.
आणि मग ते स्टील क्वालिटी कशी येते म्हणजे.
हा म्हणजे मिडियम टू हा हाय्वालिटीची घेतली तर आ शे साडेआठशे पर्यंत मडियम क्वालीटी सहाशे साडेसशे म्हणजे पण चांग
हम्म हा हम. हा तेच मग झालं पाहिजे ना आणि ताटवाट्यांचे सेट कसे आहेत.
ताट वाटी आता ते पण तुमच्या घेण्यावर आहे. पातळ घेणार की जाड घेणार. तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघितला तर तुम्हाला कळेल म्हणजे क्वालिटी पण.
हम्म हम्म. हम्म आता न यशा तुम्हाला टिफिन स्कूलचे सगळे अ भरपूर कस्टमर असणार होम्. होय टिफिन आणि बॉटल
होय अ यावेळी चांगला आहे रिस्पॉन्स
होय. मग टिफिनमध्येध्ये फक्त स्टीलच ठेवताय तुम्ही का ते. बाकीचे पण ठेवताय सेलोचे वगैरे
हा आहेत कि ते मिल्टनचे आहेत म्हणजे बाहेरून प्लास्टिक आतून स्टील
हा तेच क मिेल त्यांचे
ते चांगले आहेत ते म्हणजे त्यातून जसं रस वगैरे भार येत नाही भाजीचा
हा हा गरम राहात हम्म हम्म हम्म. बाकी मग अ सकाळ संध्याकाळ हम्म रुटीन चालूय काय दुकानच
होग आता दुकानच संध्याकाळी त येते सकाळी मी बसतोय
हा हा.
मग बाकीचं बाहेरचं काय असलं तर मग तिला बसवतो आणि मग मी जातो.
हा असं करता होय हो जा जेवणार बघा ओके
हम्म हम्म
किती आपण बऱ्याच वेळ बोलालो ना चालतय हम्म हम्म बघते थांबा एक मिनिटं आणि काय म्हणतात बाकी घरी सगळे कसे आहेत?
घर आहेत की आता मम्मी पप्पा चालले त्याला
होय. हम्म हा हा मग ते थोडे दिवस पुण्यात राहतात का?
हा एक पंधरा दिवस जाऊन येतो म्हटले जाऊ म्हणला.
हम्म होय त्यांच्या पण मुलीची होय आणि मुलीची शाळा असेल ना त्यांच्या तिकडे
हो त्याची पण आहे की तिची सकाळी ती तर सकाळी सहा वाजता जाते
होय.
आणि एक का दोन वाजता येते दुपारी
बरं बरं हा हा तिकडे काय स्कूल बसेच असतात सगळ्या
सगळीकडे स्कूल बसच
हम्म मग तुमच्या मुलाला तुम्ही सोडायला जात कि
हो तेनं सांगितलंच आधी सोडाला तुम्हीच यायचं न्यायायला पण तुम्ही यायचं गाडीवरून यायचं
होय म्हणजे बस वगैरे ऑटो काय नको काय? हं हम्म
क झाला हो दुसर ना रुटीन होईपर्यंत म्हटलं जरा सवय लागू दे
रोळला पाहिजे ना तिथे
हम्म जरा नवीन फ्रेंड झाले की होईल सोय
हम्म होय होय नवीन मित्र मैत्रिणी गोळा झाले की मग एकदा रोले की हो व्यवस् हम
हा मग काय जायचं नाही म्हणणार नाही जायला
होय चालते बाकी आता मी पण जेवणार आहे
हो हो चालेल चालेल
चालते ओके ठेवू काय बाय